हॅलो हा सांगा. काही तर नाही आराम चालू आहे.
आराम चालू आहे का जेवण झाली काय ह काय.
हम्म.
हम्म कुठे जात असता. नाही आमची बाकी जात अजून हम्म.
झाले का टाक्स पूर्ण?
नाही ना टाक्स नाही झाले ना पूर्ण अजून व्हायचेच आता आमच्या माग गटाचेच काम भरपूर हात की टाईम च नाही भेटूनराहिला आणि या वेळेस फोन लावत यावेेळेस कोणाले फोन कसे लावत काही असं बरोबर नाही वाटत मले.
हा.
तरी मोठ्या हिंमत न तुले लावला या टाईम ले फोन म्हटल लावतोच आता एक फोन शारदाले.
हा.
हा. बाकी काही नाही. आता कामं चालू आात बाई आमच्या आम्हाला गटाईचेच कामं भरपूर आले गट करून द्या लागतात.
हा.
हा सगळ सर्वे चालू आहे गावात गटोकऱ्याचा.
हव का? अन्न आता सध्याचे नाही आले बा. मागचे आले तुम्हाले आले का?
अ मले आल ना.
कित रुपये?
मले तीनशे एकोणीस रुपये आले, सध्याचे. सध्याचे आले का पहिले आले? सध्याचे आता पहिले आले कि, ते कधीचे आले ते नही माहीत. पण सध्या तीनशे एकोणीस रुपये आले मले.
अन तुम्ही किती पूर्ण केला?
मी काहीच नही, फक्त पंधरा कॉल पूर्ण झाले माले.
पंधरा कॉल, थोडी ना कराया लागते व.
हो.
मा याच्या तर पाचच दाखवीलिये.
नही नही पंधरा कॉल पूर्ण कराया लागतात बा, तीस कॉल पूर्ण कराया लागतात. आता हा माला अठरावा कॉल हाय तुले.
मग ते पहिले पाच कम्प्लीट केल्यावर येतात का, मग डबल-डबल?
काय होत, डबल-डबल कॉल येतात ना, ते आपल्याले. हो काय? हो काय.
हम बाकीचे ते, पूर्ण टास्क झाले पूर्ण.
आव पाच तीस वेळा कॉल कराया लागतात, पूर्ण तीस वेळा.
हावना, वि जर पण ते आपण दा-दहा सेकंड बोलतो का नही?
दहा सेकंद नही, दहा मिनिट.
हम दहा मिनिट बोलतो की नही आपण, तर ते दहा मिनिटातले तसेच कटतात अर्धे जास्त.
मं हो तसेच कटतात, प काही-काही झीरोवरच जातात, फोन.
ये म्हणेज दहा मिन बोलून ही काहीच फायदा हो
काहीच फायदा, नही मग दहा मिनिट बोललो की, दहा मिनटाच्या वर, नहीं होउ द्याल लागत ना.
हाव ना मग वर झाले नही तरी समजा, ते बी मंग जास्त बरोबर झाले की, कटतात ना.
हो, मंग तो कॉल, म्हणजे तो कॉल नही धरल्या जात ते, तो कॉल धरतच नही. हां.
हम्म.
तो कॉलच नाहीत धरत ते, आपण बराब बर, नऊ-नऊ मिनिट हॊऊन काहीे सेकंद झाले समजा, की पन्नास से कंद, पंचांवन सेक णद झाले कीच, कट करून टाकायचा फोन, हम्म. काही काही, काही काही बाया लई येऊनी नहीं राहिलं, येऊनच नही राहिलं. हम्म, आमच्या इकड त्य शिरसाटिन बाईचं काहीच नही होऊन राहिल, हो.
मग ते फोन फ्रेंडच्या अगोदरचे टास्क झाले का तुमचे पूर्ण?
हो ते पहिले त पूर्ण झाले, त्याचे काय ओ माय त्याचे काही एक वेळ आले, मले तीनशे बारा रुपये. अन एक वेळ आले काई एकशे काही रुपये आले, मले एक वेळ.
हाव काय?
हो, तुले किती आले त्याचे पहिल्या याचे?
आजचे ना?
नाही, नाही ते पहिले मागे केले नव्हते का आपण
हा ते तेव्हाचे मले सातशे काहीत रुपये आले.
सातशे आले का तुले? हो का तुले लय आले मग मले तर चारशे आले बाई.
मला ते तेरा तारखेला आले मे महिन्या काही बावीस तारखेला आले.
हो मले बावीस तेवीस तारीख
सगळ्या स्टार्टिंगले फक्त अडुसष्ट रुपये चालते.
हो काय मले काय स त्यात एकशे काही रुपये आले मले एकशे काही अठ्यात्तर की काही रुप रुपये आले स्टार्टींगले म्हणजे एप्रिलमध्ये आणि तिनशे र तीशे बारा रुपये आले मले तीनशे पंधरा रुपये आले मले म मे मध्ये.
हाव का हम्म.
म्हणजे असे चारशे काही रुपये आले मले.
ते कॉलवर आहेत ना समजा जेवढे केले तेवढं असं आहे ते.
आता काही कॉल ते काही, काही कॉल कटत जात काही, काही शकंदाचा कॉल हो काही एका मिनट काही दोन मिनिटाचा हा ते आपल्या बोल्यावर डिफेंड आहेना. तर तू जास्त बोलली अशिन तुला सातशे रुपये आले मी कमी बोलली मले कमी पैसे आले.
हा तसं काय अशिन. अन नाही ना मग ह्या आता जे टास्क झाले की नाही हे
हां.
तर या फोनच्या अगोदर एक टाक्स आहे नंतर तर टास्क येते नाही अगोदरच सीमाबाई त्याच्यात न आहे की नाही
अ
पंधराशे त्र्याहत्त असे पंधराशे एकाहत्तर सोळाशे असे झाले माये सोळाशे एकाहत्तर झाले.
नाही, नाही ते नाही आहे तो प तर गुगल म्हणजे काय आहे स? गुगल सर्च म्हणजे काय हा?
स्क्रीन शॉट पाठवतो तुम्हाला मग थोड्या वेळान. हम्म, ते एवढी येऊ राहिली म्हणजे
आं..
ते एवढे येऊ राहिले की खूपच निरा पन्नास, पन्नास ते येतात की पन्नास, पन्नास ते चालूच आहे ते एवढं कम्प्लीट करूल राहिली तरी यूस राहिले.
हो ना मला त्या दुपारी या दीपाकाकाचा फोन आलता तर मी तिकडे जायला होती झोपड पड गट करायसाठी त्यावेळेस. अध्या गायत्री लोन खरचा ही आलता त्याही वेळी मी तिलाही सांगितलं की आम्ही गट करु राहिलो म्हणून. अडबल न तिचा फोन आला तर डबल न मग मले रेंजच नव्हती.
हा..
हम्म..
हाव ना. बरं आहे.
बर आहे. हो.
हम्म.
हा आणखी बाकी चांगलं आहे गट? गटाच्या किस्ता भरणं चालूहात व्यवस्थित?
हा व्यवस्थित आता उद्या आहे ना?
हो काय मी
हा नाही किसत पाच तारीख.
हो काय?
हा.
बरं बरं.
हम्म.
ठीक आहे.
ठीक आहे मग.
हां.
हा.
घ्या मग करा जमा किस्त विस्त.
हा हा.
शेलावी आल्या घरी?
काय माहीत बाई कुठं जायला त
संग्रामपूरले जायलात ना त्या?
हाव काय काय म त्या बा घरीच तर नसतात व?
घरीच नसतात ते.
हम्म.
हम्म.
येतील ना मग आता पैसे नेऊन द्या लागतील ना त्याच्या घरी.
देजा. हम्म. आणखीन लेखरीच्या शाळा झाल्या असतील चालू नाही? हम्म जातात शाळेत गावातचात काय?
नाही मोठी आहे गावात लाईन अंबिका देवी
होवा.
हा लाईनी के जी टुले आहे मोठी दुसरी त आहे.
हो काय.
हम्म.
हम्. चांग ना मग आता घरीच असशीश मग पाणी चालूय त.
हो आता काल काल गेल ती वावरात आजच घरी होती.
हो काय एवढ्या पाण्यातही काल वावरात गेल त्या का ओ माय.
काल आम्ही सकाळी गेलो आमचे साडेसहा सात घंटे झाले काल.
माय वई हो.
हा दुपारपर्यंत पाणी येपर्यंत हा.
पाणी किती होतं माय ब काल. चालूच होत निरा दिवसभर चालूच होत काल पाणी.
हा ह
हा.
हम्म. चालूच होत. हम.
माई पोरगी एक मोबाईल वर बोलून राहिली फोनवर. तीच्या मैत्रिणी सोबत, हा एक कॉलेज ला जायेल.
हाव काय, हा.
आता तिले सुट्ट्या आहेत तोपर्यंत आहे ती आता ऍडमिशन केलं तिचं कि ती चालली जाईन. हा हम्म आता दोन महिने दोन महिन्यान कराव लागेल तिचं ऍडमिशन.
हाव काय, हा.
रिझल्ट लागला तिचा पण ते टी सी वगैरे आणयची बाकी आहे ना कॉलेजमधून. मार्कशीटही नाही आणली टी शी ही नाही आणली तिची. हम्म उत्पन्नाचा दा कला ही अजून यायचा राहिला त्याच्यान तिच ॲडमिशनही राहिलं करायचं.
हाव काय, हाव ना. तसच हाय आता पुढे समो मोठं झालं कि लय कातला करायचा.
हो तसच आहे आता रजिस्ट्रेशन करणं ऑप्शन फॉर्म भरणं.
हा.
नंतर मग ऍडमिशन होत ते कोणचं कॉलेज भेट
हा या
ज्या कॉलेज लिफ्ट्यासाठी जास्त असते ते कॉलेज पाहिजे स्वयंपाक झाला मला लय वेळचा.
हाव काय, हाव. काही नवीन विषेष पाणी आला तर?
पाणी आलं तर बरं झालं ना माय एकखत्र सर पाणी आलं आठ दिवसापासून घरीच घरी सगळे.
हाव, नाही आमच्या बाया गेल्या दोन तीन दिवस.
हाव काय, आमच्याही गेल्या फक्त मिच नाही गेली.
हा आता तुमचे काम लागले ना, हा, हा.
आमचे काम बरोबर काम धंद्याच्या टाईमला लागते, हाव लागतात.
हा कॉटन करी काय तरी करा.
ठेव मग हा, हा हा.